हॅलो
हॅलो येतोय का आवाज?
हा येतो येतो.
हम्म हम्म काय करत ते.
काही नाही बसले आवरले इतक्यात मग.
लई लवकर आवरत ग तुझं?
हम्म लवकर आवरून जातय.
ह ना.
हम.
अशी कधी उठली होती ती लवकर आवरली
काय सव असं जोटात पण मग आवून जात आता काय अजून जेण का राहायच मग जेवण्याचचे भांडी वगैरे जाते फक्त हम्म बाकीच आवरलय आहे हम्म तुमच आवरारला
आमचं आमच आवडलंच आता जेवणाच्या भांडीने तेच राहिले
हा
हम्म
आमचे जेवणच राहिले बाकी नाही मग
हा
हम
हम्म ह अजून काय म्हणते म मळ्यात नाही जात का
नाही मळ्यात काय नाही काही कामा ना आता सध्या त्यावर म्हणून
हा ना
हम्म
हम्म पोरी शाळेत गेला
हा शाळेत गेली मोठी ला हो
ह हा लाहान नाही जात कशा
नाही
का बरं बसत नाही का
बसायचं म्ह त नेऊनच नाही घाललीते अजून बोलता येत ना व्यवस्थित मग अजून नेऊनच नाही घालती
हा किती वर्षाची झाली
ती आता दिवाळीत तीन वर्षाची होईल हम्म लहानच आहे हा
हम्म दाज मग पुढच्या वर्षी घालायच
हा पुढच्या वर्षि घालू अजून आता घेत नसत जरी घेतलं असत तरी पण मग तिचं नेमकं तिला बोलता येत नाही व्यवस्थित मी स म बोलती पण मग असं अनवळती माणसं असें क त्यांच्या पुढे डायरेक्ट शांत होऊन जातेी
पण मग असं घरातली घरात बोलत असं ना
हा घरातली घरात अस बडबड करत म्हणजे आता बोलायला लागले एवढ्या महिन बधी जास्त
हा काय काय लेट काय काय पोरी लेट बोलात
हा आता म्हणजे पूर्ण वाक्य बोलत ही पहि पहिली बोलत नव्हती आवाज वगैरे द्यायची खुनाने सांगायची
हळू हळू बोलेल अजून
हा पोर शाळेत गेले का
हा पोर शाळेत गेले
हो हो
आणि पोरं शाळेत गेले का आवरते लवकर पोरं घरी असले की सारा दिवसभर सुरूच राहते ना
हा तेच चाल राहात आहे मग
हम्म लवकर आवरती नाही आंघोळी नाही कर त काहीच नाही मग चार दिवसभर ळायचे मग
हा दिवसभर मग त्यांचच माग मग येत
हा न कुठ पर्यंत गेले मग आता
ते. काल ना रावली गाव आहे ना तिकड तिडमुक्काम काल त्यांचं.
हा का.
हा.
हम्म हम्म आता निम्म्या रस्त्यावर जातील उद्या.
हा.
हम्म उद्या एकादस आहे ना एखकादशी लवणी म्यास्ता्यापर्यंत राहते.
हा आ का ह ह. पुढच्या एकादशीला येथील नाही येतील काय माहित.
हा नऊ फूटच्या नाही ना होईल. पंधरा दिवस झाले असेल ना मग. तेच नाही, मागच्या एकादशीला जायल ना. हम्म. बाकी काय चाललं ना अजून.
ह.
अह. हॅलो काय म्हणताय.
काय चाललंय म्हटल बाकी अजून.
बाकी काय नाही मग खायचं प्यायचं आराम करायचं मग. हा नाही अजून.
बाकीची माणसं कुठ गेली? भाजी ना, अं आम्ही ना बडड्याची भाजी पातळ केली आणि बनलाय ना परीच्या बंद केले.
हा हा. आम्ही सेम भाजी केले.
ह का कोणती.
बटाट्याच कराले.
हा का.
हम्म तिला न आज जरा म्हणजे. असं वाटलं का आजच य येत्यातच सगळे काय पण नाही काही नाही. रात्री श तांदूळ टाकून द्यायला होत मग तिला खिचडी करून दिली आणि आम्हाला
हा ह बरं मग तिची मजा झाली.
हा तिला आवडत बी ना मग दिली तिला करून.
बरा आहे मग ती माशील फायदा झाला मला आज खायला भेटेल आणि उद्या खायला भेटल. मेन एकादस उद्याची.
हा मेन एकादस उद्याची मग आता उद्या परत घ्यायला लागणार. ते खराब होऊन गेला असत मग टाकायलाच लागल असतं.
मस्त लागलं फ्रिज मध्ये ठेवलं असतं तर.
हा ना आमच्या फ्रीज ला काय झालं डायरेक्ट बर्फ होऊन जातो काही ठेवलं काय त्याच्यामध्ये.
स्पीड वाढीवला असेल ना त्याचा.
नाही ना कमी केलाय तरी तसच हो राहिलय.
ह का.
हम्म. मग त्याच्यापेक्षा म्हटलं करून टाखव, हा थंडी मध्ये होतच.
हं.
जर सकाळी जर ठेवलं आणि संध्याकाळी जर पाहिलं ना, डायरेक्ट असं बर्फ व्हाय लागायचं.
मग आमचे कधी कधी कधी कधी कधी एखाद्या दिवस आहे ना दुधाचा भर
हा मग तेच ना दूधे डायरेक्ट बर पावून जाुस काही तप हस ते म ते पातळ ते
हम्
मग म्हंटले करूनच टाकू मग उद्या परत टाकते लटस्ट
हो ना थंडीच्या दिवसात
हम हा दोघी पुरीला खिचडी आवडततेच्यााच्याव
हा
दोघी पुरी ना खिचडी आवडतती मग म्हटले अगद टाकूप बस
हा ना त्यांनाशी फायदा झाला
हा ह
आता ब्लाउज श राहिली
हम आर द शव या होे तु शिवलवस्त
ह ना
हम्म
मोटर बस आहेची त
हा मोटर बस स्टो
आमची मोठय माणस मोटर आहे पण मग शि होईलच नाही
हा तु भासून घेतली का
हा ताच मावशी देऊून आणते ना
म
ताईंच्या मावशीच्या इथून आणली
हाता फुल सटल शेर
हा आप सिटेल
सपसे तर
हम्
मग म मोठेर असेल तर बसून द्यायच्या म
मोटर आहेा त्याचे पिनल ते खराब झाले त्या तास येऊन त्या एखच दिवशी माणसं घरी असले तर सांगायलागल म्हणजे आधी ना ते फरचवालं बाबाणच्या इेतली होती ना त्याला होत सगळं त्यांना लागत होती म्हणते घेऊन गेले ना ती मोटर आमची होती ति काढून घेतली
हा हा आता काम आली ना
हा त जास्त टाइम बेठो माझी चालल होत कांदे नि उडायचे प मम्मीला जायचंय ना
कुठं
त्याच्यामुळं त्या म्हण एक वाजेपर्यंत प पण म्हणली एक वाजे र्यंत शेण पाणी जाते
हा
त्यां फोन करून विचारून पाहायला लागल हा त चर राई
हा एवढ्यांचं शेण टाकायचं
हा म्हणजे पप्पानी काही काढल जते का पण मग ते बर दिवसभरच राहतेच ना हम नाही तर सकाळच्या काढला राह याठ्यातलं गाय पाजनी असंधा वाटातलं काढत
हा का बरं आहे एवढं तरी काढून देवीत
हा मग तेवढाच आधार भेटतो, नाही तर
मग
गाड्या आहे ना त्या गाड्यां
हा हा गाड्यात भरीत असत
एवढं किती ते जीवावर येतं.
मंग.
पाटन त्याच्यात उन्हाळ्यात तरी काय वाटत नाही, पावसाळ्यात चिखला पाण्याचं लय चिडचिड.
लय असं, चिडचिड आठवती अजून.
हा उन्हाळ्यात कोरडं राहतं जास्त सण अस पावसाळ्यात निस्त वल्ल न वल्ल.
हम्
कांदे भरायचेय का, फक्त निवडून ठेवायचे?
कांदे ना बोलते ना म्हणत म्हणते मग पाठवून, बाकीचे निवडून ठेवायचे
मुंबईला पाठवायची का?
मुंबईला नाही ग. रिलायन्स वगैरे कुठं पाठवतंय काय माहिती?
हा हा.
कांदे नाही शक्यतो मुंबईला पाठवते, मार्केटलाच पाठवती.
हा का? नाही आम्ही गोल्डी होती पाठवली होती मुंबईला.
मुंबईस शक्यतो लयच पाठीवतोय.
हा हा
मुंबईला नाय रा
हा हा.
दीदीचे पप्पा आले का?
जेवण उशिरा राहता का तुमचं‌?
जेवण हाय ना, मला जायचंय मग मळ्यात त्याच्यामुळं मी घेतलं जेवण करून, बाकीचे बाकी
हा का?
हम म्हणजे ताईंनी खाल्लंय बाकीचे त्या दोघांचे डब्बे भरले. पप्पाचे अन त्यांचे, अजून मम्मीची अंघोळ बाकी आहे. म आता म्म्म राहिल्या, ताईने नाश्ता केलाय.
हा हा, नाय आम्ही सकाळच्या नाष्ट्यावर आज संध्याकाळी म उशिरा जेवण
हम् नाही आमचं मग काही ना काही राहतंय सुरु, नाहीत म
काल रेंज नव्हती का?
हा काल रेंजच नव्हती काल फोनच नव्हते होत.
हम् लागतच नव्हते, मला वाटतं माझ्याच फोनवरून लागत नाही का काय?
सगळ्यांच्या प्रॉब्लेम होता. फोनच नव्हते लागत. हम् संध्याकाळी फोन भेटतो, पण मग पोरींला अभ्यास करायचा राहतो ना?
हा
घे आवरून.
हम्
आ.
काय म्हणता?
घे आवरून म्हटली मग.
हा चालंल, हा हा